ह बोला ना सर,
नमस्कार म्हनल सर.
हा नमस्कार, नमस्कार काय चालूय?
काही नाही सर जेवण, बीवन झालं आपलं.
ह झालं.
अच्छा! काय? असे बसेल काय कुठ?
हा बसेल ए मित्र, मित्र बसेल हे.
अच्छा! अरे तुमचे मित्र जरा जास्तच कॉल करताय वाटत त्यांना कर म्हणा आमच्याशिवाय.
हा का? असतील करत. मग रिस्पॉन्स द्यायला पाहिजे कॉलचा.
हो ते रिस्पॉन्स दिला पाहिजे पण सर अ, मी, तुमच्या संग बोलतोय.
हा ये बरोबर इकडें आपलं पेमेंटचा पेमेंटचा विषय झाला पाहिजे ना क्लिअर.
हो सर.
पण चालल अ बर म सर तुम्हाला कार्या अँप बद्दल थोडी माहिती सांगू का?
बर सर सांगा ना.
बर म्हटलं आपली इ कार्या अँप ही अशी अँप ती प्ले स्टोर व उपलब्ध आहे. आणि ह ऍप कायासाठी बनेल तर ए यायला मराठी हि भाषा शिकवण्यासाठी.
अच्छा!
तर ए आईला जी भाषा शिकवली जाते ना, ते आपल्या या भाषेतून थोडीफार मदत होते ए याला शिकवण्यासाठी. हो मग ही आपल्या महाराष्ट्रासाठी ऍप नव्हती. पण, एक मॅडम ये तेना त्या कंपनी वालानलाईना सांगितलं की हे ॲप मी तुम्ही महाराष्ट्रासाठी ते अवेलेबल करा आणि आम्ही मराठी भाषेत ते टॅक्स पूर्णे करू. हा तर ते कंपनीवाले मॅडमला काय म्हणी? कि हे नाही चालणार तुमच्या महाराष्ट्रात कोणी रिस्पॉन्स देत नाही एवढी पण जव्हा मराठी भाषा अपलोड केली ॲप मधी तवा भरपूर जणानि रिस्पॉन्स दिला ऍप म
ह! बरोबर हे.
हम! ह्या ॲपचा विषय असा आहे की? आपलं बेरोजगार माणसं किंवा कॉलेज स्टुडंट किंवा महिला त्याला पेमेंट तर भेटत नाही. त्यामुळे या ॲपमुळ म्हणजे महिन्याच बॅलन्स वगैरे काही बी सुटू शकतं बा असं.
अच्छा!
ब हो चांगलं आहे मग तेच तुम्ही जेवढं या ॲपवर काम कराल तुमचं भलं ॲपवाल्याच भल भत आ आप सग बला आणि फ्रॉडचा विशेष नाही ना आपल प्लेस्टोअरवर व उपलब्ध ॲप आहे ना हे.
हो हो सर म्हटलं मला काही डाऊटस होते?
हो बोला ना मग
म्हणलं सर ते आता काही आपल्याला कॉलचे टास्क आता असे हा तर म जे नेटवर्क असल्यामुळे मग ते कॉल म्हणजे कॉल करून लगेच कट झाले.
हो.
मग तिथं असं दाखवित आहे की तुमचा कॉल सक्सेसफुल भेटला एवढ्या एवढ्या झिरो सेकंदात ह मग तिथं मला ते म्हणते कंप्लीट दाखवित आहे मग ते काय होईल त्याचा असं.
नाही त्याचं काय नाही ते प्रॉब्लेम नंतर सॉल्व करून घात येई
ह.
अ आपलं तुमच जेवढे कॉल होईल तेवढे पेमेंट येऊन जाईल त्याचा काही विषय नाही.
हो म्हजे नाही सर मला समजा दहा कॉल येले मग दहा पैकी मी पाच बोललो आणि पाच अशेच अ म्हणजे कमी सेकंदात कंप्लीट झाली पण ते कंप्लिट दाखवित आहेत.
नाही त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण तुमचं जेवढ तुमच्या यांना जेवढं शक्य तेवढे दहा मिनिटे बोलल्यात करा. आता हे चुकून झाले असेल तर विषय सोडा पण पुढले चांगल्या नेटवर्क मध्ये जा चांगल्या नेटवर्क मधून तुम्ही हे करा अरे
म सर
अरे ना म्हचे न हॅलो परत जर फोन घ्याला तू वे च होत तथुड मी कॉलेज ला येऊन मारामारी करू आम्ही निमशाला घेऊन येऊ का आम्ही निमशाला
तर तुम्ही कोणाला आणा आम्ही नाही घाबरत कोणाला.
हा आम्ही नाही घाबरत. तीनशे पोरं आलोत मारायलाश निघ आम्ही निमशाला मीट बुज मग मास्र होच प्रिन्सिपल
बिनधास्त
बर बर तुम्ही तिथ रहा सावध. तुमचा कार्यक्रम होणार दोन दिवसामध्ये. ते निमशेला घेऊन यावं लागेल ती एक जोडीदार आहे. येणारे दोन तीन दिवसामध्ये ऐ काय ति मेठ भुज तेवढ ऍडमिशन करून देत त्यांचं वा तुम्हाला फोन करतो.
हो सर.
हम तुम्ही थोडा सावध रहा तुमचा कार्यक्रम होणार आहे दोन समज आणि परतार फन कन बंद करशील तु ऐक रे, मायले इनकम बंद करशील, ओ सर मी कुठं होतो? काय नाही एक हो एक मित्र व्हता त्यान हे केला. हो बोला ना आता.
काय चालू आहे सर तुमचं?
काय नाही मी कसली माहिती देत होतो आपली हा हे हो ते चुकी चुकीनं झालं तर ठीक आहे त्याच काही प्रॉब्लेम नाही. पण इथून पुढं तुम्ही चांगल्या नेटवर्क मध्ये चांगल्या इशू मध्ये जायचं तेव्हाच कॉल करायचा म्हणजे जेणेकरून कॉल कट व्हणार नाही वगैरे. आणि तुमचे टास्क कम्फर्म पूर्ण राहतील भावा असे.
अच्छा, आणि सर ते म्हणजे त्याच पेमेंट कसं होत जाईल?
पेमेंट म्हणजे ना आधी ते पेमेंट पेंडींगला प्रोसेसिंगला पडतं.
अच्छा.
आणि ते पाच ते सहा दिवसात कमी ते कमी पाच ते सहा दिवसात येऊन जात पेमेंट. किंवा जास्तीत जास्त चौदा दिवसाच्या आधी पेमेंट येऊन जातं सात ते चौदा दिवसाच्या आधी.
अ म्हणलं स च्यामुळे पेंडिंगला यायच्या आता आपल्याला कळत नाही का एवढं आपले बरोबर टास्क पूर्ण झालाय म
हो हो नाही नाही ते नाही कळत तसं.
अच्छा म्हणजे मग ते ऍप नुसार येतं ते.
हो आणि जेव्हा आपल्याला हे ना टास्क येतं ना
हाव.
जेवढ्या लवकर होईल तेवढे लवकर टास्क पूर्ण करत जायचे जेणेकरून आपल्याला नवीन टास्क आहेत त्याला नवीन टस् टास्कचा आपल्याला फायदा उचलतील म्हणजे जेवढे आपण काम फास्ट करू तेवढे आपलं पेमेंट जास्त भेटत चालयं.
हो सर, आणि सर म्हणजे ती कॉल एका जणाला पण पाच काॅल करू शकतो ना?
हो करू शकतो.
हा मग ते जर सर कॉल करायचा समजा तास आला आणि उपलब्ध नसलं मग कोणी?
उपलब्ध नसलं टास्क आला तर काही नाही आपलं म्हणजे आपल्याला जवा इच्छा वाटलं तवा कॉल पार्टी टाइम मधी पुढंल कोणी फ्री असलं तवा तेवा त्याला कॉल करू शक.. हा.
समजा असं ती संपेल असले त्याला आपले कॉल पूर्ण व्हायला असले पाच मग
म काही नाही आपण दुसऱ्या दिवशी कॉल करू शकतो त्याला काही.
म्हणजे दुसं नाही म्हणजे समजा आता मी तुम्हाला कॉल करतो हा सर आणि तुमचे माझे पाच कॉल पूर्ण झाले तुमच्या संग हा अजून टास्क कॉल करायचे आहे पण मग कोणी
ठीक आहे तुम्ही मला दुसऱ्या दिवशी कॉल करा ना परत.
हा म्हणजे मग दुसऱ्या दिवशी करू शकतो ना.
हो हो आणि तुमच्याकडं ग्रुप असलचं ना कदाचित. त्याचे भरपूर फ्रेंड भेटताते असे त्यांच्या रँडमली कोणाला तरी मेसेज करायचा मला कॉल करायचा तुम्ही आता माझ्यासोबत कॉलवर बोलाल? तुम्ही परत कॉल करसाल तेव्हा रिस्पाॅन्स देईल मी तुमच्या कॉलचा म्हणा मंग हो असं करून तुमचा फायदा ना त्यात हो तुमचा फायदा..... हो... मग ते आस केल्यानं फायदा होईल ना. हो आत- तर तुम्ही कसं माझा नंबर ग्रुपवरून उचला आणि मला माहिती वगैरे विचारू राहिले, आता माल कॉलचे टास वगैरे आले तर मी तुम्हांला
करसा हां... हा काओ सर, म्हणलं आता समजा मी तुम्हाला कॉल केले, जर आपला कॉल यशस्वी ठरला तर मला पेमेंट येईल अन्
हो मला पण येईल.... हो..
जर ते तुम्हांला येईल ते कस कळतं का ते पण अस पेंडिंगच
हो नाही- नाही जसं तुम्हाला पेंडिंगला पडतं ना,
हा
तस मला पेंडिगला पडतं आणि मग म भेटत
हा म्हणजे त्याच्यासाठी काही करायची गरज नाही पडत ते ऑटोमॅटिक पेंटिंगला
हो ऑटोमॅटिक पेंडिगला पडतं. हो.
नाही म्हणजे माझं म्हणणं तस नाही सर आता माझं समजा टास्क पूर्ण झालं नाहीत, एवढे -जेवढे कॉल यायले पण मग मला तुम्हांला टास आलता पाच जणांचा तुम्हांला कॉल केले ते पाच. तुमचा टास्क पूर्ण झालं, मग मला पेंडिंगला येतील का म टास्क अजून पूर्ण नाही होईल.
नाही -नाही येतील, तुम्हांला तरी तरी येऊन जातील. ऐका ना मग तुम्ही जेवढे कॉल करशाल ना, तेवढे कॉलचे तुम्ही अ... टास्कचे तेवढे कॉ टास्कचे जेवढे पेमेंट वगैरे राहील तेवढं तुम्हांला येऊन जाईल.
अच्छा म्हणजे असे समजा मला दहा कॉलचा ऑप्शन येईल
हो दहा पैकी तुम्ही पाच अ पाच कॉल केले आणि तुमचे मग पाच कॉलचे टास्क चे पैसे पेमेंट भेटून जाईल तुम्हांला पेंडिंगला. ते सात ते चौदा दिवसात तुमचे अकाउंटला होऊन जाईल, जमा होऊन जाईल आता.
म्हणजे सर आता मी तुमच्या एका जना संग मागे बोललो होतो एका कॉल तेचे आजून आले नाही. अजून पेंडिंग पण, पेंडिंग पण दाखवित नाही.
ते नाही हळूहळू येतेत एवढ्याच्यानं काय आहे, आपणच सर्व्हर डाउन वर काहीतरी ऍपचा प्रॉब्लेम येत होता तर त्यामुळे बर म्हणजे एवढ्या हप्त्यापासून हे ना कॉलिंगचे टास्क कोणाला जायला नाही पण जेव्हा प्रॉब्लेम कॉल झाला, तुम्हांला टास्क येऊन गेले कॉलिंगचे पण मला अजून कॉलिंगचा टास्क आला नाही आणि कोणताच टास्क यायला नाही, प्लस माझं पेमेंट बी पेंडिगला अटकुन पडलेलयं आणि हो ज्याचा प्रॉब्लेम सॉल्व झालाय त्याचे येऊन गेलय पेमेंट. हो.
पेंडिगला आला नाही ना म्हणून ते
हो नाही -नाही काहीच अडचण नाही येऊन जाईल ते पेंडिगला.
अच्छा म्हणजे सर ते असंय का समजा, आपले जेवढे कॉल चांगले राहतील, तेच र गृहित धरले जातील का?
तस नाहीये ना सर?
म्हणजे आता आपण पा, हॅलो, बोला ना.
हा म्हट हा म्हटलं, तसं काही नाही पण आपण कॉल तीन मिनिट, आपली माहिती वगैरे किंवा काही न सांग ता बोलायचा मग. हो.
हो त्यांन ला का म्हणजे मला आपले दहा मिनट झाले, जस्ट कॉल व बोलत
बरं बर. चालेल सर, करतो लगेच. का दोन मिनिटांनी करू?
हो.
बरं, गॅप घेऊन करतो सर.